हॅलो हा बोलाना हो हो आला आला बोला काय म्हणताय
काय नाही बसले आता काय हरकत आहे हा अजून काही घरी गेले नाही इथं निवात आहे ना घरी गेले का लगेच कामाची ओढ लागून जातेना
कामाची गडबड लागून जाते मग सॅटर्डे मला मलाच बघा ना संडे होता काल मला स्वतःला संडे होता काल तर एकही कॉल करता आला नाही मला मुलं घरी होते ना काय मग करता येणारे दिवसभर त्यात मिस्टर हे काय करते हे काय करते ये
घरची माणसं तर म्हणजे त्यांनाच सगळं वेळेवर पाहिजे वाटत मग आपल्याला वाटतं काहीतरी कराव
मग नाही मग त्यांचे काहीतरी मी तुला कोणी सांगितलं मग असं काही करायची गरज आहे होती मग त्यापेक्षा उगीच वाद घाल नाहीपेक्षा न कळलेलं बरं त्या ते तेवढ्या पुरत मी काल पूर्ण गप दिवस गॅप घेऊन घेतला
हो हेच होऊन जातात त मग मी
सतरा गोष्टीं उत्तर द्याव लागतं
हो आणि नाही होता आओ घरी गेला की मग घरातल कामं सांगता माझं काल रविवारच्या दिवशी ना इतर आठवडाभर आहे ना, कामाला मग घाई घाई आवरायचं. म रविवारीच्या दिवशी मला कुठे जाणं परवडतच नाही, मग रविवारी मी काय करते सकाळी उठ लेट उठ ठल्यापासून दिवसभर मग सर्व कामं मग दळणं वगैरे घरातले कपडे, लता फर ची म सगळं सगळं व आ आवरूनच घ्यावं लागतं आठ दिवस आहे ना मग चालू चालू आवरतं एवढं लक्ष नाही देत.
हो मग, ते शक्यच नाही होत ना, आठ दिवस जर सगळी कामं करून‌ तर मग त बाईचा जीव कुठे जाईल?
कुठं राहीन असं होऊन जातं त्याच्यामुळे ना म हम्म, रविवारच्या दिवशी मी शक्यतो टाळीतेच. आणि आता हे धोंड्याच्या महिन्यामुळे तर दर रविवार आता तीन रविवार पासून त घरीच नव्हते, ते क काल पसारा तर मला कंप्लीट पाच वाजता माझं काम आवरलं सर्व.
मग. नाही-नाही बाईच्या जातीचा पसारा दिसून नाही उठतो बाई. तिने काम केलेल दिसून येत. किती-किती कामं करते ती. जे आपण स्वतः गणित लावतो ना आपण स्वता. लक्षात सुद्धा रहात नाही आपण काय काम केलेली. फक्त आपल्याला समोरच्याला काय धुण भांडी आणि फरशी पुसले असतील तू अरे धुण भांडी आणि फरशीच एवढंच दिसत. पण मग बाकी किरकोळ काम. दळूण. दाने. पोरांचे शिरे. तू रे. पोरांचे कपडे रे. सतरा-सतरा गोष्टी राहतात.
काय महाराज.
ती राहतात. आत्ता माझ्या परीने कारण नसताना त्यांना धुतलेले कपडे आणून काढून आणले आणि माझ्याजवळ ठेवून दिले. काढून आणले ओले-ओले कपडे आता तुमच्याशी बोलता बोलता मी दोरी वर टाकले ते मध्ये. आता तिच काय काम होतं. डबल काम धुतलेले वाळयला टाक - लेले कपडे ती शहाण्यासारख आज साडी नेसून फिरते घरातं. आज बरं नव्हत म्हणून गेलेली नव्हती, तिने धुतलेले कपडे सगळी काढून आणून बेडवर ठेवून दिले. आता ते बेडवर ओले कपडे सहण होतील का.
नाही होणार. हा आणि ते वाळलेले तर वास येऊन. जाईल मग परत घरचे म एक दिवसभर घरी मग तू काम लावलेली.
असं इतके विचित्र काम आहेत.
हम्म.
बोला एखादी रेसिपी.
सांगा तुम्ही आता तुमच्याकडं. तुम्ही कुठल्या आहे वापर खान. हा हा तेे मी भाषेवरून ओळखलं. कारण माझी मैत्रिणी आहे ना एक दोन तिकडच्या. धुळ्याकडल्या.
ह धुळ्याकडचीच आहे मी, काय
तुमच्याकडं लोणचं खूप छान बनवता ना? काय ते? लोणचं प म्हणजे माझ्या मैत्रिणीची आई. अ मला दिलं होतं ते ना. इतकं छान आणि त्यामध्ये आपण इतकं मटेरियल टाकतो त्यामध्ये एवढं मटेरियल पण नसत घरचंच म्हणजे ते आयतं आणून टाकता. ते सुट्ट सुट्टं मटेरियल, पण इतकं छान ना व ते खायलाचं आज पण अजून पण मला ते त्याचं वाली टेस्ट आठवती.
ह ह ते माझी मम्मीच बनवायची ते. आणि सासरचे बागलांकडचे आहेत, म्हणून ते तिकडचे आहेत आम्ही. आणि सासर माझं खानदेश माहेर आहे खानदेश कडच काही नाही, माझी याची रेसिपी आहे, खरवस आपलं खरवस असतो ना, खरवसाची लाडूची रेसिपी. दुधाच खरवस, हम्म हम्म, त्याचे लाडू. आपल्या पहिल्या दिवसाचं खरवस घ्यायचं तेही. एक मिनिटं. पहिला दिवसाचा खरवस घ्यायचं पहिला हां. ताजं पहिल्या दिवसाचे जे खरवस राहता ना तेच घ्यायचे नंतरच्या दुस तिसऱ्या दिवसाचा
अच्छा अच्छा.
ऱ्या दिवसाचं नाही पण पहिल्या दिवसाचंच घ्यायचं. खरवस घ्यायचं आणि ते खरवस आपण जसं वडी बनवतो ना. तसं वडी मध्ये पाण्यात म्हणजे वडी बनवून घ्यायची आता अर्धा किलोचं असेल कि एक किलोचं असेल आपण ते जसं आटवून घेतो ना तसं‌ ते शिजवून घ्यायचं ते खरवस, म त्याच्यात काय टाकायचं ना साखर नाही वेलची नाही काहीच नाही फक्त ते दुधच आटवून घ्याय च आणि खरवसचा गोळा तयार करून घ्यायचा, पहिल्या दिवसा दिवसाचं ते एकदम इझी तयार होऊन जातो, त्याला तर काही वेळ लागत नाही जशा वड्या बनवतो तसं लगेच
हो हो.
बनला ना त्याच्यानंतर जेवढं खरवस आहे ना, तो तेवढं सगळं खरवस ना खिसनीने खिसून टाकायचं. खिसून टाकायचं किसनीने, मग अर्धा किलो असू एक किलो एक अर् आपण अर्धा किलोचं माप घे अर्धा किलो जर खरवस असेल ना, तर तुम्हाला गोड गोड आवडत असेल तर मग दोन वाट्या छोट्या साखर टाकायची, आधी गॅस वर ठेवायचं, गॅसवर ठेवल्यानंतर थोडं तूप टाकायचं आणि तुपामध्ये ते कच्चं खरवस टाक कायचं किसलेलं खरवस, ते टाकलं ना म त्याच्यामध्ये दोन अडीच वाट्या तुमच्या अंदाजाने त्या मापाप्रमाणे साखर टाकायची. आणि सा पिठी साखर नाही हं, साखर टाकायची म्हण सारखं चावत राहायचं, जोपर्यंत साखर वितळत नाही तोपर्यंत ती चाळवत राहायचं, परतत राहायचं परतत राहिलं का कंटिन्यू तो खरपूस असा ब्राउनिश कलर येतो असे रेडिश कलर येतो त्याला, तो आल्यानंतर त्याच्यात वेलची पूड तुमची इच्छा असेल टाकू शकता, कारण उपवासाला काही लोकं वेलची पूड टाकत म तो लाडू उपवासाला चालतो, हा मग टाकाय ची असेल इच्छा असे तर टाकायचं, नाही तर मग डायफ्रूट्स टाकायचे असेल टाकायचे, नाही टाकायचे असेल तर तसेही वाळले तर चालतील, फक्त गरम गरम वळायची असं चटके खावे लागतात. पण गरम गरम वळायचे असतात आणि तसेच पटापट पटापट वळायचे. तूप मध्ये टाकायचे तूप लावायचे आणि गोल वळायचे.
अच्छा.
फ्रीजमध्ये ठेवून दोन तीन महिने आरामात खाऊ शकता. जास्त पण कमी नाही, नाही नाही. त्यांना पाणी सा अंश लागलेला नसतो.
कारण बहिणीच्या घरी येऊन हाय ना येत असतं मला त्यांच्या वाल्या मशी की ना, हा मग ते काय बनवून देत काय खरवसचे ते असं सुखं म्हणजे आता तुम्ही जे सगळं सांगितलं ना तसंच पण ते डायरेक्ट असं खिसून आणि ते परतून आणि डायरेक्ट असं सुट सुट्ट राहतं.
हा सुट्ट बी करता येत्यात, काही का हा हा त्यांच्याकडनं ते गरम गरम काही काही वाळता येत नाही ना म्हणून ते सुट्टं राहू देतात, कोरडं पडू देतात, नाही तर मग काही काही वड्या पाडून घेतात डायरेक्ट बर्फी सा ्याड्या पाडून घेतात नाही मग लाल लाडू वाळून घ्यायचे तुम्ही महिना दोन महिना तीन महिने कसे नाही ते वर्षभर बी टिकू शकता आपण जर सारखं सारखा हात नाही लावला तर पण उपवासाला दोन महिने ते कसेही जातील
अच्छा ांदेसबी आहे
खूप छान लागतात खूप छान लागतात ते लाडू म्हणजे खाल्ल्या असं वाटतं ना पहिल्यांदाच खर होस खाल्ला आपण पहिल्याच दिवशीच चार दोन महिन्या नंतर बी खाल्लं ना तरी पहिल्या दिवसाचा खरंवा सारखं
अच्छा अच्छा अ्छ चग ना रेसिपी छान ना ते कसा आपला लहानलं म्हणजे आपण करून ते पहिल्या पातोड्या करायच्या मग ते पातोड्या खाल्ल्या जायच्या ते आता नवीन नवीन निघालं त्याच्यामुळे मग ते ही पण छान रेसिपी म
ह्ई
ठेवलं तर लाडू कसायला वगैरे चालून जाते मग
हो आणि आपण ते पाठोड्या केल्या तर एक दिवस खाऊ दुसऱ्या दिवशी प्रें ख त च दिव ख ठ नाही खाऊ शकत ना पण मग हे आपण तू मी पंधरा दिवस का महिनाभर का दोन महिने का फ्रीज मध्ये तेवट्यानंतर टिकतात ते आरम टिकतात अस स आहे
हम्म चाले म्हणर आणि तिकड म्हणजे ते लोणचाचे बी पदार्थ जे आणताना म्हणजे माझे मैत्रिण दिलं होता ते पण छान परत मसाला काळा मसाला पण तिकड प्रसिद्ध आहे तो काळा मसाला पण छान लागतो एकदम म्हणजे टेस्टच वेगळे रात हे काय आपण म्हणतो आपण सर्व तेच करतो असं पण मग काय काय माहिती सगळं ते
हो हो तिकडे तुम्ही इकडे किती प्रकार प्रकारची खिचडी बनवा तिकडे जे खिचडी खाल्ल्यानंतर ती खिचडीच वेगळी लागते तुम्ही चाळीस रुपये किलो दोनशे रुपे किलो आणि तीनशे रुयाेचे किलोचे तांदूळ घेऊनी खिचडी करून म- देररीशनच्या तांदळाची खिचिडी करतील तरी छान लागेल त्यांची
छान लागेल हो खरंच लागते कारण ती माझी मैत्रीण बनवायची नाही काही नाही हो तेच टाकायचे त्यांचा मसाला फक्त हा अजिबात नाही इतक्यात हो अ- च आणि मी हो आणि मी कारल्याची भाजी बनवते ते माझ्या हातून खडू कारलच होत नाही मी कारल्याची भाजी कशी बनवते ताई उकडून घ्यायचे कारले आणि टाकून उकडून घ्यायचे कच्च पिळून घ्यायचे आणि तेल वगैरे टाक लसुन टाकायचा आणि ते डायरेक् कारले त्याला पूर्ण खायचे ते शेंगदाणे पण त्यात पारतायचे मी आपल्या वरुन असतं डाळीचं पिठ असत ना डाळीचं पीठ पण ते त्यात टाकायचं मीठ मिरची टाकायची इतके पार जोपर्यंत त्यालाचा फेस असा वरती येतो बघा फेसाळत तोपर्यंत तो परतीत परतीत परतीत राहायचा अजिबात कारला पडू राहगत नाही माझ्या सासबाईनी मला शिकवलाय एकच नंबर खूप म्हणजे माझं कारल आहे ना म्हणजे केलं का म्हणजे कोणी मला भेटलं का पहिल्या म्हणतं मला कारला बनवून देत जा कारल खाऊ घाल म्हणजे आवडतं माझ्या सासूबाईनी एक दोन वेळी शिकवलं मला तसं मी करायला लागलं ते एकदम म्हणजे कडूच लागत नाही ते
नाही ना
हो, आणि एकदम परतून -परतून घ्यायचं तर फेस निघोपर्यंत
एखाद्याची एखाद्याची टेक्निक राहते करायची, एखाद्याला नाही जमत एखाद्याला ती
ते आपण म्हणतो बघा काही काही इतक्यात असं, पटकन अ करून मोकळं होऊन जाता, काहीच करती नाही तरी इतक्यात असं.
तेच सांगते मी एखाद्या एकदम टाइमपास करून मोकळं होऊन जातं, तरी त्याला स्वयंपाक लाग चव राहती, अन एखादं एकदम ठासून कांदा बारीकच कापला जायला पाहिजे मिर ची इतकीच कापली पाहिजे, ठासून स्वयंपाक करतात तरी त्या स्वयंपाकघरात समजते, असं बी राहतं.
झाले दहा मिनटं मग आपण नंतर बोलू, करा तुम्ही कॉल वाटल्यास तुम्हाला.